हा, हॅलो.
हा यायलाय आवाज
हा आता आवाज येतोय.
हा.
हॅलो, काय नाही बसले. तुम्ही काय करताय?
मी पण बसले.
हा, हा काय ट्रिपचा प्लॅन काय काय?
आता सध्या तरी काही नाही कारण सुट्टी संपली.
हा हा कुठे गेलता कि नाही?
नाही या वेळेस तर नाई. पण गेल्या वर्षी आम्ही गेलेलो हंपीला बदामीला गेलेलो. हंपी बदामी कर्नाटक मध्ये आहे माहिताय. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो हा आवाज येत हा येतोय आता येतोय बोला.
हा हा तुमचा मधेच येत न्हवता.
हा हा रेंज प्रॉब्लेम होता.
हा हा हंपी बदामी कर्नाटक मध्ये आहे माहिताय?
हा माहित हाय की.
हा.
अच्छा अच्छा आहे तिकड छान आहे ना बघायला
हो हो छान अ सगळ्या दगडाचे मंदिर वगैरे म्हणजे प्रा चीन कालीन इतिहास
हो हो लेण्या वगैरे आहेत ना नई नई लेण्या नाही हो.
लेण्यात पण आहेत ते बदामी मध्ये
पट्टत कल असं काहीतरी आहे ना हा पट्टत कल.
हा पट्टत कल तून पण हाय. ते रावडी राठोड पिक्चरच शूटिंगि तिथं झालं बदामी मध्ये.
हा हा हा हा कस गेला होता?
आमची फॅमिली ट्रिप होती म्हणजे फॅमिली आणि शेजारी. जे असं मग मी गाडी केली होती.
फुल एन्जॉय झाला असेल मग.
होय होय आठ तास लागतात आपल्या इथून जायला. हंपीला हंपीला आठ तास लागतात. म हंपीला आम्ही पहिला गेलेलो तिथ पूर्ण एक दिवस लागला सगळ फिरायला एक दिवस पण कमीच पडतो कारन तिथ भरपूर पोट जसं बघण्यासारखे.
होय काय काय आहे तरी?
तरी म्हणजे असे सगळे प्राचीन काळचे मंदिरं आहेत अशी भरपूर राम मंदिर पण एक आहे. तिथे फेमस पण त्याचा काहीतरी इतिहास हाय म्हणजे ज्या वेळेस आपल्या इथं पंढरपूरमध्ये काहीतरी युद्ध कायतरी सुरू होतं त्यावेळेस ते देवांना संरक्षण मिळावं म्हणून तिथलं कोणत्या तरी राजान इथली मूर्ती म्हणजे इथून देवाला तिकड घेऊन गेला होता अस काही तरी ते तिथं मंदिर बांधलं होत पण त्यानंतर देवाला आ तर राहूच वाटलं नाही म्हणजे भक्तांची ओढीने त्यांनी परतानी इकडं आले असं काहीतरी इतिहास आहे तेचा. तिथे एक मंदिर हाय ह मंदिर खूप छान आहे पण त्यात मूर्तीच नैयेय देवच नैयेत असं.
होय आम्ही बादामीला गेलो होतो.
हा.
बादामी पण तिथंच आहे ना जवळच आहे तिथून हम्म हम्म. च आम्ही पण गेलो होतो तिथं चटणी भाकरी वगैरे मिळतं ना कडक भाकरी वगैरे.
अ हा हा.
ला गणी तुम्ही.
आम्ही नाई आम्ही कसं संध्याकाळी गेलो होतो ना तिथं त्यामुळं जेवण आमचं झालेलंच दुपारी.
हा हा हा हा अच्छा अच्छा. आणि काय मग?
आणि काय बगा
म या वर्षी काय ट्रिप नाही गेला होय
यावर्षी नाय गेलो तुम्ही कुठे गेलेला की नाही या वर्षी
आम्ही पण नाही ह्यावेेळेला गेलेलं ह्या वर्षी जरा असं दुसरं काम लागलं त्याच्यामुळ नाही गेलं गेल्या वेळेला आम्ही पण गेलो होतो आम्ही गोव्याला गेलो होतो वरच्यावर असतं आमचं पण ट्रिप हम्म महाबळेश्वर गोवा असं गेलो होतो त्याच्यानंतर अ.. अ आता सध्या प्लॅन चालू आहे केरळ चा चालाय बघूयात आता काय काय होतंय केरळला पण छान आहे हो.. खूप छान आहे म्हणे इच्छा आहे बघुयात आता जायचं आहे
हा ह-ह-ह लांब पण आहे भर
होय होय होय पंधरा दिवस तरी लागतात म्हणजे बघायला-बघण्यास सारखं आहे त्यामुळं पंधरा दिवस काढून जावं लागेल हम्म पण छान आहे म्हणतात
होय झाडे वगैरे म्हणजे निसर्ग भारी चालतं
या मुलांच्या स्कूलमुळं सगळं गोंधळ होतो ना आता चालू झालं
हा हा हा हा ह आमचं पण आत्ताच सुरू झाले नाही मी जॉब करते त्यामुळं
ओके नाही मी घरीच असते सोडा हम् पण स्कूल बाकीचं वगैरे असतेत ना
होय होय ते कसं सुट्टी असली कीच बरं पडतंय दिवाळी सुट्टी किंवा उन्हाळी सुट्टी असेल तरच
हम्म आम्ही पण असं एकत नाही आमच्यात पण आम्ही फॅमिलीच जातो सगळ्याशी मिळून पस्तीस जण असं मिळून जातो आम्ही
होय एवढी मोठी फॅमिलीये तुमची
म्हणजे असे बाकी जे म्हणजे आ-आत्यांचे वगैरे असे म- मिळून जातो ना त्यांची अ.. मुलं त्यांची सुना वगैरे असे एकत्र वर्षातून दोन ट्रिप असतात मे मध्ये असते आणि दिवाळीत वगैरे असते
हा हा हा
एकदा गेलं की कसं पण पंधरा दिवस जायचं निवांत म्हणजे कंटाळा आलेला सगळा घालवून यायचं तिकडं जाऊन
होय चालते की ते छान
इथले इथं जवळ म्हटलं की एवढं विषय वाटत नाही ना
नाही नाही लांब असलं कीच ते बरं पडतं आणि तिथले पण आपल्याला बघायला मिळते ना की त्यांचं कल्चर कसंय त्यांचं जेवण कसंय आपल्यांकडच सगळं फरकच पडतोय तुमचा
होय होय आम्ही पण अ.. त्याच्या गेल्या वेळेला गेलतो ते कर्नाटकमध्ये गेलो होतो अ.. काय ते उडुपीच्या त्या साइडला गेलो होतो कृष्णेचं मंदिर आहे ना उडपी धर्मस्थळं वगैरे छानय तिकडं पण कृष्णाची मूर तिकडलं जेवण जरासं म्हणजे बरं वाटत नय कारण की आपलं कसं तिखट चरचरीत असतं ना
होय होय आम्हाला पण तिथं काय झालं एकच दिवस दुपारी फक्त चांगलं जेवण मिळालं म्हणजे चपाती भाकरी वगैरे असं एकच दिवस छान मिळालं तिथं हंपीमध्ये त्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी काय आम्हाला पण जेवण व्यवस्थित मिळालेच नाही
हम् नाही तिकडं जेवण ना कसं हा अ.. सगळ्यात भारी जे कस आहे आपल्या इकडच महाराष्ट्रीयन चांगलं वाटतं म्हणजे ते कट वगैरे जरा असतं तिकड कसं जर असं आंबट असतं आणि सगळ्यामध्ये भोपळा वापरतात त्यांच्यामध्ये नाष्टा मध्ये पण इडली डोसा
इडली ढोसा आहेच सगळे असते आणि ते डोसा पण बनवण्याची पद्धत आपली वेगळी त्यांची वेगळी पद्धत तर त्यामुळे ते आपल्याला खावंच नाही वाटत
वाटत आहे हा आणि सारखं सारखं पण बघून इच्छा होत नाही ती एकच एकच एकच असं होत आपल्याकडे असं व्हरायटी आहेत नाश्त्याची तसे तिकडे नाही आहेत उठलं की ते समोर स्टॉक त्याचेच असतात इडली डोसा हेच असतात आपल्याकडे कसं बघा कसे काय म्हणजे व्हरायटी भरपूर असते
हा हो आता माझी पण एक मैत्रिण आहे बँंगलोर ला असते ते पण सांगता की इथं आपल्यासारखं जेवण नाही म्हणजे हॉटेलमध्ये पण जर गेलं तरी पण ते सारखं ते डोसा आहे तेच खाऊन खाऊन कंटाळा आलाय
होय तिथं तरी काय नुसतं बेंगलोरला भाताचेच प्रकार की इव्हन सगळे हेच जास्त तिथं होतं ना
हो तिच्या पण तिच्या हसबंडच फार त्रास होत त्यांना पूर्वी जेवण तिथ व्यवस्थित मेसच वगैरे पण मिळायचं नाही आता त्यांच लग्न झालं म्हणजे तिकडे गेल्या ना तेव्हापासून त्यांना व्यवस्थित व्यवस्थित जेवण वगैरे आहे पण ती म्हणते ना मी दिलेला डबा सगळेजण खातात
आवडतय हा घरचं ते घरचच ना शेवटी मेस लावा किंवा बाहेर नाही एवढं होत ते आणि त्यांना खरं म्हटलं तर कसं होतंय थोडे दिवस बरं वाटतंय आणि सारखं सारखं म्हटलं की एक किळसवाणा होतय ते जेवन तेच तेच तेच
तिकडच्या लोकांना ते चपाती भाकरी वगैरे ते काय माहिती त्यामुळे ते आपण बनवतो त्यांना वेगळे वाटत
हा हा हा आमचे पण इकडले होते ते पण तसच म्हणायचे मग इथून त्यांनी ना कडक भाकरी किंवा खोबऱ्याची चटणी शेंगदान्याची चटणी करून घेऊन जायचे आणि त्यांच्या मुलाला द्यायचे असं करायचे कारण की ते सारखं त्याला कशी सवय होती भाकरीची सवय होती ना मग तिकड चपाती पण नाही भाकरी भाकरीने जरी भाकरी मागितली ना असे रोटक्याशी द्यायचे जाडच्या जाड म्हणजे ते भाजलेले नसायचे काय नाही असं खाऊ वाटत हा मग इथूनच जरासं त्यांनी आमच्या इथं भेटतात तर त्या त्यांच्याकडून घेऊन ना विकत द्यायचे चांगले पन्नास भर दिले कि ते पोरं खायचीत मुल अस एकत्र असल्या ना ते पण त्यांच पण पोट भरायचं मग राईस तेवढ मागून घेत होते नाहीतर बाहेर जाऊन खात होते
चालतंय तसं पण
बाहेर गेले की लई जेवणाचा हाल होत
जेवणाच हाल होते जेवण व्यवस्थित असलं तर काय वाटत नाही नसेल तर मग ते काम करणार म्हणल्यावर तसं जेवण पण व्यवस्थित
हा पाहिजे. कामाच पण होते आणि आपण पण जरी फिरायला गेलो ना बघायचं जेवणाचा हाल होतेच थोडं फार का होईना
होय ते कस आपण आठ दिवसासाठी वगैरे गेलेलं असतंय तर मग ते एवढं काही वाटत नाही पण कायमच तिथं राहणार म्हणल्यावर त्यांना तरी असं
हा त्यांना तरी चांगलं होय होय होय त्यांना तरी पाहिजेच पाहिजे आता काय सांगण्यासारखं नाही आता जेवणाचं काय तर ते नॉनव्हेज पण करतात ते कसं काय नव्हेच ते
होय होय
कसल्या हेज असतय सांगता येत नाही होय नॉनव्हेज म्हण का प्युअर नॉनव्हेज असतय ते काय कशाच पण वापरतात
ते होय ते आता म्हणजे जास्त बाहेरच खाणं पण एवढं बरोबर
हम्म आणि तेलकट फार असत ना होते
होय होय
त्याच्यापेक्षा घ तरी आणि पोरं खर करून कुठं खातात त्यांना वेळ कधी असतोय जॉबला येऊन
होय मुलींचं वेगळं पडतंय मुलांचं वेगळं पडतंय ना मुलांना कसं ते हा मुलींना कशी सवय असते. बनवून खायची आणि त्यांना बनवता पण मुलं क्वचितच शिकतात बनवायला वगैरे तर फार
तर कामाच्या हेचात असलं की नाहीच करत असं करतात हम्म होय त्याच्यापेक्षा बाहेर न खाऊन आलेलं बर
होय होय
तर काय विचार केला तर आहे हो हो हो चालेल चालेल हा ठेवा ठेवा